हॅलो हा
काय चाललय
काइ नाइ कशे
ह. अगं काय नाही आम्हाला जरा थोडस ट्रिपला जायचं होत हा मग तू आणि प् प्पा ते औरंगबादच्या लेहिण्या बघितल्या ना तुम्ही दोघांनी पण
हा
ह मग म्हंटलं तुला जरा माहिती विचारावी कसय काय अं चांगलं आहे का बघायला हम्म असं म्हणजे मी आता ह्याच्यावरून माहिती काढलेली आहेच आहे पण म्हटल तून पप्पा गेले होते तर त्याच्याबद्दल तुला काहीत विचारायचं म्हणून मग फोन केला तब्बेत होय ना हा हा खूप लेण्या आहेत म्हणे जायच्या
हो
हम्म आणि मग चांगलं चालायला पण लागत असेलय आणि
नाही गाडी जाते की बारक्या गाड्या जातात की
होय खालपासूनच आहेत
होय हो हो
हा हा हा हा ह बर
पहिले बोग जे असतील ना
हा
त्या कोयना नगर त्या धरणाची काढलेली आता मग त्यात पाणी असणार की नाही
नाही नाही कोयना नगर नव्हे आपण इकडं म्हणायला लागली मी
हा इकडचं
औरंगाबादच म्हणाय लागले ग हा अजिंठावीरुळलेण्याचं
हां बोल
ह अजिंठा वेरुळलेण्याचं म्हणायला लागलेय ग
हा आयजिंग वेरूळ
ळ हा नाही का तिकड औरंगाबादला असताना तुम्ही गेलेला होय औरंगाबादमधे पण बरच आहे ना काय काय बघायला
होय
हम्म हम्म मग ते लेण्या अशा वर्ण चि चिन्नी हातोडण्यन काढल्यात वय त्या
होय आणि पांचकी बीबीकामुकबारा सगळ बघण्यासारखं आहे
हा औरंगाबाद मधले
हो
जास्त करून त्या लेण्या प्रसिद्ध झाल्यात
हो लेण्या चांगले आहेत बघण्यासाठी
आणि किती ते त्याच ते कारव कोतीव काम बघित तल मी ग
हो मग पूर्वी ते खोदत होते त्या वेळेला आम्ही गेलेलो ग पण आता पाणी असेल ना त्याच्यात
ते नाही ते तुम्ही खोदत होताात ते ह्याच कश कोयना नगरच तुम्ही जे बघितलं ते कोयना नगरच हे जे खूप वर्षापूर्वी नाही का त्या लेण्या वेरूळ अजिंठया च्या त्या अश्या मूर्ती हम्म ते दागिने घासलेल्या मूर्ती केवढ्याला मोठ्या मोठ्या हत्ती ते आणि ते सगळं छीन्नी हातोड्यान काढले ना
हो दगडावर कोरीव केलेलं आहे
ते म्हणायले मी तुला तुला आठवलं का आता ह ह तुला ते कोयना नगरच आठवतया गेलेला तुम्ही
हम्म
हम्म हम् हम् बरं बरं बर हा हा मग ते जायचं म्हणत होतो म्हणल तुला जरा फोन पण करावा आणि विचारावं पण जायचंय ते ह मला वाटलं ते खूप चालायचंय काय कुणाष्ठाऊक एवढं चालाय जमतय नाही जमतय आपल्याला
गाड्या जात्यात वाटतं की
हा म्हणजे गाड्या तिथपर्यंत जात त्यात वर काय नाही चालायचं पण चढायचं थोडस असणार काही
हा ह आता तेवढं नको होय हा बघायचं म्हणजे तेवढं चालाव लागणार
खूपच छानय खूप दिवस झालं चाललेल जायच बघायला आता जरा कमी झालय म्हणलं जाऊन याव बघून हम् त्या अ अशा बुद्धमूर्ती आहेत नाही का हम् आहेत बुद्धमूर्ती आहेत.
ते खोदच ज्यावेळा काम चालू होत तेव्हा पण आता पण पाणी अस
नाही नाही ते तू म्हणतेस ते कोयना नगरचं हे हे इकडलं औरंगाबादच्या लेण्या अजिंठा, वेरूळ
अजिंठा, वेरळ हो
अजिंठा लांब आहे बघायला पण वेरूळ हाय तिथल्या तिथ जवळ
हा हा हा ते सगळं अ बघण्यासारखं आहे की बुद्धाचय. कोरीव काढलेलाय
हो हो तेच ते म्हणाले मी तुला ते सारखं कोयना नगर आठवतय
हम्म ह्
ते पूर्वी तुम्ही सारखं औरंगाबादला होतात ना त्यामुळ तुम्ही जाऊन आला असाल बरेच वेळा तिकडन मला वाट ते ते घृष्णेश्वराच मंदिर पण तसच आहे ग गोरे वाट महादेवाच ते ह्याच्यात येतं का? हम्म काय म्हणतात त्याला ते ज्योतिर्लिंगामध्ये येतं का?
होय ज्योतिर्लिंगामध्ये येत ह्यांचा ते एक विद्यार्थी ती होता बग
हा
हा त्यांच्यावर दांडगे म्हणून त्यांच्या बरोबर दांडगे त्यांचा आडनाव हा आणि त्यांच्या बरोबर अ ते सगळं बघून आलो हम्म
हम् ह् ह् बर बर बर
तेच म्हटलं आता जाऊन यावं म्हटलं जा तुला फोन पण होईल, विचारायच. पण, आणि म्हणलं चालायला जमतय का नाही बघावं. मला वाट जास्त चालाय लाग
नाही लागत जास्त चालायला थोडं लागतय.
हम्म, हम्म.
म्हण तिथं काय पाणी बिनी वर घेऊन जायला पाहिजे असेल आपल्याबरोबर हो वर काही नाही सोय नसणार तिथ कसायची हम्म हम् हम् ते मला पण ते किती दिवस झालं बघायची इच्छा होती सगळं ते जागतिक स्तरावर त्याच ते हे झालंय ना माहिती त्याची म्हणजे जगात प्रसिद्ध झाल्यात लेण्या त्या
हम्म
हम्म अ सगळी जी बाहेरची माणसं येतात ना तर ती हो हो आणि सगळी परदेशातली जी माणसं येतात पहिल्यांदा ते ते बघायला येतात परदेशी माणस आपल्या हेच्यातली माणसं जरा कमीच जात असतात थ पण परदेशातली माणस अस अप्रूप आहे त्याची आणि इतक्या लांब न ते सगळ्या लेण्या, मंदिरं हे बघायला येतात.
ते गोरे लोक सुद्धा येतात बघ.
तेच ते गोरे लोक म्हणजे परदेशी.
हा.
हम्म.
तेच ते परदेशी लोक, गोरी लोक.
हम्. ते, ते हा. आणि काय चालय. आणि औरंगाबादमध्ये पण खुद्द बरंच आहे ना बघायल.
होय ते बीबीचा मकबरा अजून काय काय लेण्या, पांचकी. बरसच हाय बघायला.
ते पवन चक्कीला काय ते वीज वीज तयार होती काय? पूर्वीस होत काय वीज, वीज तयार होती पीठ दळून निघतंय म्हणाय चे.
हम्म.
काय म्हणायचेत. हा, हम. हम्म. आणि बेबीच मगबरा पण असं वर नाही ना उंचावर.
नाही वर उंचावर नाही, पन ते ब नी बघायचं म्हणलं मग बरंच मग फिरावं लागतंय.
खालीच आहे ना.
खालीच आहे पण मग भरपूर मोठा आहे ना ते.
हा एरिया मोठा आहे का?
हा एरिया मोठा आहे फिराव न का लागणार, हम.
हम, हम, हम बरोबर ते आता पायाच्या न वाटतय किती दिवस झालं जायचं पण झालं नाही. पाय दुखतेत म आपल्याला जमते का नाही असं वाटतय.
आम्ही चाललो बाई. हम्म
तुम्ही ते सुट्टी असली की जात अस- सारक हम् हम्
आता सगळं पहिलं एवढं नव्हतं ग सरकारी सगळी लोक डबे बिबे खायला जायचे करायचे आता काय सगळी स्वच्छता बाग बगीचा सगळं सरकारी झाले ना आता ते, हम्म.
हा.
नाहीतर आमच्या वेळेला एवढं नव्हतं आम्ही आपले डबे खायला जायचो.
अगबाई, हम्म, हम्म.
आता ते सरकारीला लंय आता, अ चांगला आज जायला तिकीट लागलेत.
हो हो तिकीट वगैरे
हो, पूर्वी नव्हते पूर्वी आम्ही डबे खायला जायचो.
हम्म, तेच की, आणि परत ते पैठण गेट म्हणून कायतर हाय वाटत. पैठणच्या का बाजूला म्हणजे सगळी गेट आहेत वाटतं औरंगाबादमध्ये अस. हम्म पैठण गेट. त्यामुक तममुक असत काय काय बरच बरच आहे बघायजळ
हम बीबीचा मकबरा
हो बीबीचा घुमट मग ब ते ताजमहालची प्रतिकृती म्हणतात
हा हा बरोबर
हा
ताज महाल
प्रतिकृती हा ते बघितलं ते
अगं पूर्वी काही नव्हतं ते डबे बिबे खाऊन जाऊन सगळी घाणी गानास आता कसं तिकिट झालेत झालं तर बागबगीचेे झालेत
हम्म स्वच्छता त्याला ते लागतातच की माणसं बिणसं त्याला मग ते हम्म हम्म आणि ती निगा राखायला पाहिजे ना ग आपल्या ते संस्कृती आहे ती त्याच ते निगा राखायलाच पाहिजे ना ते पुन्हा तयार होणार नाहीेय गोष्ट ती ह ते अमूल्य आहे त्यामुळे ते त्याचं स हे संरक्षण जपन करायलाच
हो
त्यामुळे ते सगळी तिकीट वगैरे
हा आता काय सगळे व्यवस्थित झालेय सरकार झालय तिकिट झाली बागबगीच्या नोकर चाकर कर तिकीट लावणार बघायला आता काय बरच
तुला एक फोन करावा
हा
हा जायच्या आधी म्हणले एक फोन करावा
हा हा
हम्म म्हणून मग फोन केला बाकी तब्येत काय म्हणते पण तू बरी ठिकाण बघून आली असशील हाय की ने
होय अग ते अ वेरूळे लेण्या च्या या वेळेला च कोयना धरणांच सुद्धा होत ना
हा हा हा
हो
ते मी तिकडं पण जाऊन आलात आता
हो तिकडं पण जाऊन आलेत काम चालू होती बघ त्या बोगदा ची कोयनानगरच्या धरणाची हा त्यावेेळेला आम्ही बघून आल्यालय
पुन्हा जाताना मी - फोन करेन तुला
बर बर
ठीक आहे मग ठेवू का
हा ठेव
ते जाऊ बाकीच .